हॅलो.
हा बोल.
काय करताय?
काय नाही. चहा झाला आता. चहा ना हे. चहा नाश्ता चहा बिस्किट.
अच्छाऽऽ एवढा वेडानि आज?
हो आज सुट्टी असते तर मग उशिरा उठली ना
अच्छा. काय बनवली मग नाश्त्यामध्ये?
नाश्त्यामध्ये काही नाही. चहा बिस्किटच खाल्ली.
अच्छा
ह्म्म
जॉब करते का तू?
नाही जॉब नाही करत. मी सध्या हाऊसवाईफच आहे. घरीच राहते. होऽ. तू करते का जॉब?
होऽऽ मी इकडे ठाणेला जॉब करते.
अच्छा. हम्म हम्म. झाला का चहा नाश्ता?
हो चहा वगैरे झाला आता. बघते नाशत्याचा. आम्ही पण आज वेडाने उठलो ना आज सुट. तेहतर
हा हा.
हाऽ
आज सुट्टी आहे. बरोबर आहे.
हो.
हम्म. सॅटरडे संडे सुट्टी राहते का?
हो म्हणजे दोन सॅटरडे संडेला राहते. संडे पूर्ण आणि सॅटरडे दोन. कोणते पण महिन्यामधून.
हा हा. हाओका?
हं हं. काय म्हणते मग अजून. कोण आहेत घरी वगैरे?
घरी माझे हजबंड आणि मी. आम्ही दोघेच राहतो.
अच्छा अच्छा.
हम्म.. तुमच्याकडे कोण कोण असते?
अऽअ आमच्याकडे म्हणजे मम्मी पापा गावाला आहेत. मी इकडे माझ्या बहिणीकडे राहते. जॉब करते मी. इकडे मुंबईला. त्याच्यामुडे.
ह्म्म ह्म्म हो का? मुबंईला कुठे?
मुंबईला इकडे कल्याणमध्ये राहते आणि माझा जॉब ठाणेला आहे.
हम्म हम्म. मग लोकलनी.
होय. इकडे लोकलनीच प्रवास करावा लागते ना. हाय. तू कुठे राहते इकडे?
मी इकडे राहते. डोंबिवलीला. डोंबिवली साईडला.
अच्छा हा.
हाऽ
मग दिवसभर एकटीच राहत असेल तुझे हसबंड जॉबला जातात तर.
हो एकटीच राहते दिवसभर, आता सध्या काही जॉब वगैरे. पण नाही आहे तर तेच घरचे कामं आणि. घरी असाच वेळ चालला जाते.
हो मग म्हणजे जॉब वगैरे ट्राय नाही करतांय का आता सध्या.
आता सध्या खूप पाऊस आहे ना त्याच्यामुळे कुठं जात नाही आहे मी, त पाऊस वगैरे जेव्हा बंद होईल.
हा हा!
तेव्हा मगच जाईन पुन्हा.
हा कशामध्ये म्हणजे, काय शिक्षण वगैरे काय झालं तुझं?
अ मेडिकल फील्डमध्ये आहे मी, नर्सिंग झालाय माझं.
अच्छा अच्छा मग आधी करायची का जॉब?
हो आधी लग्नाच्या आधी करायची, मग लग्न झालं तेव्हापासून मग इकडेच. आली तर मग!
आता काही जॉब करतच नाहीय लग्न झालं तेव्हापासून. आता एक वर्ष झाला म्हणजे लग्न होऊन. हा त जॉब वगैरे. काहीच करत नाहीये, इकडे खूप प्रॉब्लेम आहे ना ट्रॅव्हलिंगचा.
हो हो ट्रॅव्हलिंगचाच खूप प्रॉब्लेम आहे.
ट्रॅव्हलिंगचा प्रॉब्लेम आहे, आणि घरच पूर्ण करून.
हो हो आता नवीन नवीन लग्न झाल्या, तर मग घरचंही बघावं लागेल ना.
हा आम्ही दोघ! दोघ हि असलो तरी पण काम होतेच.
हो बरोबर हाय!
हूं हो!
मग म्हणजे घरून कसं ट्राय नाही करत, वर्क फ्रॉम होम वगैरे.
वर्क फ्रॉम होम वगैरे बघितली मी खूप पण असं का कुठे कुठे फ्रॉड वगैरे पण आहे आता सध्या खूप चालू तर ते! मला कुठंच व्यवस्थित म्हणजे मिळाला नाही. हा हो तर!
म्हणजे आता कसं ख ए आय च. ए आय मुळ खूप साऱे जॉब उपलब्ध आहेत आता सध्या, पण कसं आपल्याला माहिती नाही राहत ना.
हा माहिती नाही राहत तेच ना जर कोणी सांगितलं वगैरे तर माहि ती होते आपल्याला नाही त असं काही मी सर्च वगैरे करून बघितली नाही तेव्हा. मी लग्न होऊन आली तेव्हाच. नवीन नवीन म्हणजे बघत होती जॉब वगैरे, वर्क फ्रॉम होम पण बघत होती.
हा!
पण ते हा पण ते काही झालं नाही म्हणजे कुठं, कुठं. असं फ्रॉडच होतं म्हणजे ते कुठकुठे पैसे वगैरे पण मागतात ना का मग ते फ्रॉड राहते.
ले म्हणले म्हणजे ते तर फ्रॉडच असतात.
हा! त्याच्यामुळे मग माझे हजबंड म्हणत होते की तू याच्यात काही पडू नको.
हा बरोबर आहे ते पण.
हो म्हणून मग काहीच नाही मग. मी माझ्या ह्याच्यात बघि लि, म्हणजे हॉस्पिटल्स वगैरे मध्ये बघितली रिझ्युम वगैरे दिले होते. पण काई म्हणजे आले नाय काई काई कॉल्स वगैरे आले नाई ते तीकडून त्याच्यामुळे बघ
हा नर्सिंग मध्ये त मिळून जातात ना म्हणजे नर्सिंग वगैरेच्या राहतात तरी जागा.
मध्ये मिडतात मुंबईत जॉब्स पण खूप आहेत पण प्र प्रॉब्लेम आहे माझा ट्रॅव्हलिंगचा मी इकडे एकदम प्रॉपर डोंबिवलीला न्हाई राहत ना हा मी जवळपासच बघताय अं प्रॉपर डोंबिवलीमध्ये न्हाय राहत ना मी स्टेशन जवळ स्टेशन पासून लांब राहते. खूप लांबाय माझं घर स्टेशन पासून मग तिथून स्टेशन पर्यंत जायला वेळ आण तिथून आणि इकडे जॉबला जायच साठी म्हणजे आता तुला माईतच आय तू रोज जाते तर सक्
हो सकाळीच निघावं लाग् ते मिस तर आता सकाळी निघते सात वाजता तर मग येईपर्यंत पूर्ण संध्याकाळ सात साडेसात वाजून जातात. हा पूर्ण बारा तेरा तास आणि मग अजून घरचे कामं.
घरचे काम तिकडून आल्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे अं माझे हजबंड पण येऊन जातात सात आठ वाजतापर्यंत मग
हां ते कुठे आयेत तर जॉबला.
ते अंबरनाथलायत ते बँकेत हां बँकमध्ये करतात ते जॉब.
हा मग ते म्हणजे प्रवास वगैरे कशाने करतात.
नाय नाय नाय लोकलने नाय ते बाय रोड जातात गाडीने.
अच्छा! अच्छा! चांगलाय ते पण कारण लोकलमध्ये म्हणजे खूपच आज -काल कशी गर्दी हे ते आणि सगळे ॲक्सिडंट हे ते होतच राहतात.
ता आणि हे पावसाचा पावसाच लोकल मध्ये खूपच हे आय.
ईकडे पण आहे रोड व वगैरे पण पाणी वगैरे भरलेलं राहते पावसाच पूर्ण.
हो. आणि पावसामुळे ट्रेन पण खूप वेळानी येतात काही नाई येत.
त्यात हो तेस त ना.
तेच खूप प्रॉब्लेमाय इकडे.
टाईम टाईमावर जावं लागते त्याच्यामुळे मग प्रॉब्लेम होते ना, हं हं.
लाहे. जॉबच वगैरे काय प्रॉब्लेम नाय जॉब तर मस्त सुरू आहे. ट्रॅव्हलिंग मुळेच थोडा प्रॉब्लेम येतो नाही तर मग काई नाई.
हा तेच माझा पण तेच प्रॉब्लेमाय जॉब तर इथे खु् खूप सारे जॉबाय जॉबची काय कमी नाय इथे माझ्या फिल्डमध्ये पणाय आणि अछा् अदर फील्ड मध्ये पण जॉब मिळू शक् ते पण तो
हो इझिली मिळते म्हणजे मुंबईमध्ये जास्त करून कसं जॉबच खूप ओप् उपलब्ध आयेत ना त्याच्यामुळेच त सगळे लोक इकडे येतात.
इकडेच येतात आता जॉ आम्ही पण आता जॉब साठीच जॉब आहे म्हणूनच इथे राहत -तावनं नाय तर मग तिकडेच राहिलो असतो गावाकडे आम्ही तिकडचेच आहे नागपूर, भंडारा जिल्हा.
अच्छा अच्छा म्हणजे जॉब साठीच इकडे आलेले.
हा ते आता जॉब आहे अ हजसबंडची जॉब आहे म्हणून मग आ ता इथे राहतय आम्ही बाकी फॅमिली वगैरे सगळी तिकडेच आहे गावाकडेच. हम्म हाव जॉब मुळेच राहावं लागते ना इकडे मग.
हो.
हो.
आणखी इकडे मग आता सन सॅटरडे, संडेला फिरायला वगैरे जात असेल ना कुठे?
जातो म्हणजे एकदम नाही जात आता तर पावसाचच वातावरण आहे तर आता तर निघतच नाही म्हणा घराच्या बाहेर. आणि आराम पाहिजे हा आणि कामं पण सुट्टीच्या दिवशी तर भरपूर कामं निघतात. खूप सारे घरचेच काम नाही होत लवकर लवकर. त्याच्यामुळे मग कुठे जाणा नाही होत इकडे मॉल वगैरे आहे तर एखादी वेळेस मॉल ला वगैरे जातो आम्ही.
हा. हां हां.
हा नाहीतर मग असं तर नाही कधी चान्स झाला म्हणजे फॅमिली वगैरे आले तिकडून फॅमिलीचे लोकं वगैरे तर त्यांच्या सोबत असं फिरायला वगैरे एखादी वेळेस
हो तेच होते मग कोणी आलं क त्यांना दाखवायचं म्हणून आपण जातो फिरायला.
हा कधी आले तर त्यांच्यासोबत जाते नाहीतर मग अशी एक टी तर जातच नाही आणि कोणतरी सोबत पाहिजे नाही. ती कुठे जाणार आहे?
हो मग इकडे कोणी ओळखीचे वगैरे नाही आहेत का आता मुंबईला म्हणजे असं मैत्रिणी वगैरे
मैत्रिण आहे माझी एक पण अशे कोणी इकडं जिथे मी राहात ते तिथे अशे काय ओळखीचे वगैरे झाले नाहीये इथं कसं आ इथे म्हणजे गावाकडल्यासारखं नाही आहे ना. थे म्हणजे आपले दरवाजे लावून हा आप-आपल्या हेच्यात तच बिझी राहतात हा आणि फ्लॅट सिस चे मध्ये पण नाही आहे असं सगळे आप-आपले घरी दरवाजे वगैरे लावून राहतात. त्याच्यामुळे मगं कोणासोबत काही तेवढा कॉन्टॅक्ट येत नाही कोणासोबत काही संपर्क होत नाही.
हो.
म सगळे आपापल्या याच्यात बिझी राहतात कोणी जॉब करते कोणी आपल्या घरी राह ते घरचे कामं
हो तेच आहे इकडे.
हा त्याच्यामुळे एवढा काही संपर्क होत नाही कोणासोबत आतापर्यंत तर मी जी थे राहते तिथे तर मी कोणासोबत बोलतच नाही म्हणा. ते म्हणजे घरीच राहते घरचेच हा. हो घरचेच काम नाही होत घरच्याच कामाला वेळ हो ते मला सुट्टीच्या दिवशी तर अजून जास्त कामं राहते. हम्म सकाळी एक तर उशिरा उठणं होते आणि मग ते नाश्ता जेवण बाकीचे कामं.
हो.
हम्म कपडे वगैरे पण असतात धुवायचे हा त्याच्यातच वेळ चालला जातो मग पूर्ण.
हो
त्याच्यामुळे ते काही होतच नाही म्हणून ते जॉब आणि घर मॅनेजस नाही होत आहे त्याच्यामुळे मी बघितली बघितली मी जॉब पण इकडे डोंबिवली पर्यंतच बघितली म्हणजे तिकडे त्याच्या पुढे मी गेली नाही नाही तिकडून तर अ नाही मी खूप ठिकाणी दिलेत. खूप ठिकाणी दिले मी खूप ठिकाणी गेली इंटरव्ह्यू पण दिले खूप ठिकाणी पण तेच. कॉल करून सांगतो वगैरे असंच
हो ह आणि इकडे म्हणजे कसं ऑफलाईनही गेलं तरी कुठे कुठे नाही का पैसेच मागतात आणि मग ते आपल्याला
हा हा हा ऑफलाईन पण गेल ना इंटरव्ह्यू साठी आधी पैसे भरा. असे पण मी खूप सारे हा असे पण खूप सारे आले आहे माझ्याचे असे पण खूप सारे बघित.
हो तेच आजकाल फ्रॉडचाच खूप जमाना आहे.
हा म्हणजे मी ते जॉब प्रॉपर जॉबवाला ऍपमधूनच बघितली पण तिथे पण अ म्हणजे गेलो जरी आपण इंटरव्ह्यू साठी तरी पण ते पैसे वगैरे मागत होते तर मग ते हा तर मग ते फ्रॉडच आहे ना हा तुझं काय झालंय एज्युकेशन वगैरे
काय म्हणाली
एज्युकेशन काय झालंय तुझं हॅलो हॅलो हॅलो अग आवाज नाही येत तुझा हॅलो हॅलो तुझा आवाज नाही येतय काहीच माझा आवाज येत आहे का तुला. हॅलो हॅलो हॅलो आवाज येतो का माझा.
हमम